हॅलो आवाज येतोय का सर माझा?
हा येतो येतो माझं येतेय का?
हो येतोय ना
हॅलो
हॅलो
माझा आवाज येतो का?
हो सर येतोय माझा येतोय का तुम्हाला?
अं?
माझ एक माझ माझ्या एक झा मा?
हा येतोय तुमचा बोला.
झालं का जेवन वघेरे?
सांग मॅडम ल दिवसांनी फोन केला तुम्ही.
आता टास्क कम्प्लीट नाही झाला ना सर.
आं?
तज कम्प्लीट नाही झाला मधलं.
हेडफोन लावून वाटते.
हो आवाज येत नाही आहे का?
तर हेडफोन् वगरा तोंडापशी घ्या तुमचं.
हॅलो
हॅलो.
आता येतंय ना?
त्या हेडफोनच डाव्या साईडला जे आहे ना त्या तोंडाजवळ घ्या म्हणजे आवाज येई व्यवस्थित.
आता येतोय का?
खूप बारीक आवाज यायला लाला.
हॅलो आता येतय का?
हा आत् येतय.
झालं जेवन वेघरे?
हो आमचे जेवण झाले.
बाहेर आहे का?
बाहेर नाही थोडं
वॉक करताय ना म बरच नाहीट वॉक. वॉकिंग टू द फ्रीज वॉटर.
आं?
बप खूपच लेट करताय.
हो जेवण पण लेट झाला ना आज.
अच्छा अच्छा काय स्पेशल होतं का?
हं?
काही स्पेशल होतं का मुकला?
ट्युशन वगैरे काही नव्हतं.
स्पेशल, स्पेशल काय होतं का?
टेन्शन
स्पेशल.
स्पेशल का?
हा जेवणात काय स्पेशल होतं का? म्हटलं.
सगळ्याला भरलेल्या वांग्याची भाजी, सगळ्या
हो ना.
हम्म.
आवडती का तुम्हाला?
तुमचं जे आहे ना तुमचा हेडफोन द्या. तोंडपशी काय ना.
हो घेतलंचअसतं. आवाज नाही येतय का तरी पण?
तरी पण म्हणजे असं वाटलं जसं, नवीन मोकळ्या रूम मध्ये बसल्या तुम्ही.
क्लिअर येतच नाही का आवाज? तुम्हाला माझा.
हम् आता येतो जरा जोरान बोलात जा.
अच्छा! अच्छा, ! ते आवडते वाटते तुम्हाला भरल्या वांग्याची भाजी
हा कसं वाटतय आहे की रूम मध्ये कसा आवाज घुमतो त्या टाईपचे येतं
अजून पण तसाच येतोय का
नाही, येतय आता व्यवस्थित, बोला.
अच्छा, अच्छा. काय म्हणते? तब्येत वगैरे तुमची.
तब्येत वगैरे तर बरीय, तुमच्या आशीर्वादाने.
हा तुमचा आमचा कसा तुमचा म्हणायला लागेल ना
आमचा तर सगळ्यांवर आशीर्वाद असतोय पण आम्हालाच कोणी आशीर्वाद देत नाही. हे सग
असं काय वाटते बरं तुम्हाला?
आता आम्ही म्हणल ना तुम्हाला. तुमचा आशीर्वाद.
ठीकय मग. आमचा आशीर्वाद आमच्या आशीर्वादानी चांगलाय ना.
तुमचा आशीर्वाद मोठ्या माणसाचा आशीर्वाद असणं म्हणजे चांगली गोष्ट आहे
आम्ही मोठे नाही आहोत, तुम्ही मोठे आहे. आम्ही लहान माणसं तुम्ही मोठे आहे म्हटल आम्ही लहान म्हणतो
तसे मोठे नाही पैशानं मोठे म्हणाय लागलो
पैशानी पण नाही सर तुमची बरोबरी नाही करू शकत आम्ही
मॅडम तुमच्याकडे गाड्या फिड्या आहे चार पाच गाड्या आहेत तुमच्याघरी
गरीब माणसाची मजा घेताय का सर
कशाच गरीब माणूस आलाय
हम् हम घ्या घ्या तुम्ही पण घ्या काही हरकत नाही तुम्ही म्हणत असताल तर घेऊ आमच्या आम्ही
गरीब कोण असत ओ?
ज्याला हात पाय नाही
त्यांच्यापाशी खाया पियाला नाही तो गरीब
हो तेच तर म्हणते न ज्याला हात नाही, पाय नाही, तो माणूस गरीब.
तुमच्यापाशी खायला आहे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही गरीब कशाला होणार
हो ते पण आहे म्हणा बट तुमच्या एवढी श्रीमंत पण नाही ना
हॅलो!
तुमच्या एवढे श्रीमंत पण नाही म्हटल
काय सांगता येत आजकाल कुणाचं काही सांगता येत नाही. कोण किती श्रीमंत आहे तो
हो ते पण आहे म्हणा
सगळेजण पैसा दाखवत थोडं फिरत असतात
हो ते आहे तुम्ही खूपच बोलला सर तुमच्या बरोबर बोलताय नाही टाईम कुठे गेला ते कळतच नाही
आं..
तुम्ही खूच चांगले बोलता म्हटलं तुमच्यासोबत बोलताना वेळ कुठे जाते कळतच ना
हा तर सर तुमचं ते आता कसं झालं ते डबल जसे बोलत होते तसेच बोलायला लागले डबल आवाज तुमचा असा रूम मध्ये घुमत आहे
अजून पण स्पष्ट येत नाही आहे का?
आवाज य येत आहे तुमचा बारीक बारीक एकदम
काय नाही ते काय प्रॉब्लेम झाला तसं तर मी रूम मध्येच बसून हेडफोनला तर व्यवस्थित पकडूनच आहे आता काय माहिती कशामुळे आवज नाहीये
हां
हम्म
हेडफोन उलटे घातले असेल नाही तर कानात
असं पण होऊ शकते का?
हो जिकडून बोलायच आहे ती साईड सोडली दुसरी साईड धरली असल तोंडापशी
अच्छा ह
कारण एवढा बारीक आवाज तर येत नाही ना हेडफोन असला तरी पण
आता येत का
ह आता येतोय
हा प्रेग्न्सी कशा आ होत
खूप स्पष्ट म्हणजे तशाच येतोय पण जरा व्यवस्थित येतोय
अच्छा तुम्ही बोलले तसच झाल
आह
तुम्ही जे बोलले ना तेच झालं होतं मी राईट कॉलेज मध्ये टाकला होता
लेडीज चे दिमाग कळतात आपल्याला कसे असतात ते
काा जर नक तसं नाहीोघ्यामध्ये आता लेट खूप झालं ना त्यामुळे ते गामध्ये कॉल केला बरीच मध्ये कॉल बॅक के ना
अजून डबल बारीक याच्यात गेल्यातून
आवाज अजून येत नाहीय का
तुम्ही पाहात हेडफोन ला आवाज कमी जास्त करायचा कुठं आहे
हो
ते साईड तोंडा प शिक्या
आता येतो जा
नाही
नाही इथच ऐकाल आलं मग तुम्हाला
म्हणजे आवाज येते पण बारीक येते
अच्छा अजून पण बारीकच येते ना
हम्म आता येत आहे बोला
हो आता का कुठे जा भ आहे
आं
हटाकेंत आेतय तुमच्याकडे
हो इकडे वाढदिवस आहे ना
अच्छा अस
वाढजे अस असत की इकडे फटाके फोडतात
मवा वाळ म
दाखव लागते ना सगळ्यांना वाढदिवसा आहे
हो काही काही वेगवेगळ्या पद्धतीने सल्रेट
अ
वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात ना
हो हो
तुमचं मॅडम कसं आहे
बरोबर आहे तुमचं बनणं
तुमच मॅडम कसं आहे बोोलचं
आमच्या मॅडमचं काय
कसं आहेह तुमच्या मडम
हो
तुमच मॅडम कशा आहेत म्हटलं
आमज मॅडम चांगलं आहे
ह्
त्या मॅडमलं काय आहे झालं मस्त खातात पितात राहतात ह
अच्छा अच्छा घरी आहेत का मा आहे गेले
मायरी कशी पण जातील घरीच आहे ना
अच्छा
मायरी काय आमच्या मॅडमच्या भावाचा वाढदिवस नाही जायला
बावा तर वाटलीलं तर बघात का
एक महिना आधीच जातात मॅडम ती तयारी कराला लागते ना
हो का
हम् फुगे किगे बांधणं घरस वगैरे साफसफ करणं
अच्
ते फुगे फुगयला माणूस पाहिजे हम्म
तुम्ही घ नाही का
नाही आम्ही जर गेलो तर आम ह एिकयला वाढदवस मग जागेवर बसते ना आमचं रूम भाड वगैरे आम घरचा किराणा
हो ते पण आहे बरोबर आहे तुमच
त्याच्यामुळ आम्हाला एक एक जणला राहा लागते मग
ण मेनं बर्तडे ला जाला कलत सर
आा
मेवण्याच्या बर््डे ला जा लागते नाराज ना मग तुमच्या घरचा मला तुच्या
बड्डेच्या दिवशी जायव लागते ना बड्डेच्या दिवशी केक खायला वगैरे बोल होते मेवना
अच्छा
मेवण्याला मिेवण्याच्या बहिणी खूप प्याऱ्या आहेत
हो का
हो
असं काय बलं वाटतंय तुम्हाला
प्रेम म्हणू शकतो आपण जो बाईण भावाचा
नाही नाही तुम्हाला असं काय वाटतं मधलं
आता ते त्यांच्या हच्याून वाटते आता काय वाटते म्हणजे आता प्रेम आहे आता ते वाटतेस
नाही नाही फक्त बहीणीच तेर आहेत असं का आवडतं म्हणजे तुमच्या बद्दल पण काही असं वाटलं नाही
काय
तुझ्याबद्दल मी काही वाजत असेल ना म्हटलं
नाही नाही माझ्याबद्दल तर खूप सारा प्रेम आहे बहिणीपेक्षा जास्त पण माझंच जाणं होत नाही म्हणलं कारण इकडच सगळं आमं घरच इकडें दुकान र काम होती ना आमज
हा बरोबर आहे म
हा मग
तुही जात नाही ना मग
आम्ही जात नाही तसंच म्हणलं तरी हरकत नाही काही
तुम्हाला वाटत असल गिफ्ट वगैरे द्यावं लागते तिथ जावा
नाही आ मी बहिणीला पाठवून देत असतो ना आधीच मुख्यमंत्र्याला आमच्या घरच्या होम मिनिस्टरला
होऊ का
हो मग ते होम मिनिस्टर पद्धतीने त्याच्या पद्धतीने पाहतात. डेकोरेशन कसा पाहिजे म भावाच्या हातात चाकू कसा पकडायचा तलवार.
आज.
ह केक कुठ ठेवला पाहिजे.
अच्छा सगळं मॅनेजमेंट करतो का.
हो कारण ते सगळे मॅनेजमेंट डायरेक्टर अकाउंटंट सगळे आहेत तिथे ठेवलेले.
हो का.
हा कारण फॅमिली म्हणजे भरपूर मोठी. वीस पंचवीस बहिणी आहेत आमच्या पाहण्यात.
बापरे! मोठीच आहे मग.
बर्थडेच्या वेळेस द्या डान्स करायचा असेल तर सगळेच उचलून घेतात अंगावर.
का बघा बर तुम्हाला ते पण त्रास नको आहे कर. हजी.
नाही नाही नाही वा आपण कशाला कुठं बोलणार आपल्याला काही त्रास नाही मिळण्याचा. मेहुना लई चांगलं आहे गेले की केक गेक खाऊ